ऍडॉप्शन अ तुमचं आहे का?
झाला का जेवण?
ह हा झालं ना ि टच आहे का सेकंडच हा
काबच घेतय का
त्याच सायन्सचा प्रोजेक्ट लिहितो ना तो
हा हा हा
ते गुगल याच्यावरून लिहून दिले नाही
हा ह हा हा हा
निर्वेद
निर्वेद आहे ना त्या साईडला आत्यांच्या इथं बसले होते जेवण झाले
ए हा
पोर झोपली, मग म्हटल चला चक्कर मारून येऊ
हा का?
हा ते गेले होते बड्डेला, त्यांच्या म कोणत मित्राचा बड्डे होता गावातच पोरांच्या, अ अ, म्हणे आम्ही चालो केक खायला, म्हंटले जा मग दोघ भाऊ, हा अणि युवेदा आणि प्रज्ञश, हा ते दोघ जण, दोघ जण
लाणीपपोर थोडी मोठी असती तर तिला घेऊन जाते ती
तेच तर त्यांच काय म्हणल अरे त्याचे पप्पा, म्हणे तस नको जाऊ बिस्किटचा पुडा हे पप्पा नाही प म्हण मी नाही नेणार बिस्किटचा पोडा घेऊन जाय म्हणे, त्या पोहराला मि नी
हा हा, म याच्याक मोठे गिफ्ट घेऊन देयच तुनी
ते असत, नाहीच नेला तेनी, झोपली ना? अअ
काय चालल, जेवण झाले?
हा जेवण झाले इतक्यातच आवरल होत, म्हटल चला पोरगी झोपेले ती मस्त साडे सहा वाजेपासून झोपेले तिला मस्त झोप आली आज अजून न झोपेलच ए उठलीच नायी, हा
पाय नायी तर रात्रीचे लावेल जागरण करायला
नायी, झोपते अहो ती, नाही म्हणजे असेया अर्धा एक तास खेळती, म्हणजे रोजच पण तिच तसच राहत पण हा नुसता उठून देत राहत नाही का? नाही त म झोपती हा, झोप होऊन नायी देत
आ
हम्म
पोरायच तसच राहत
हा
हम् ह
त सकाळी चाल, हा झालाय दीदीचा अभ्यास बसली रूम मधी, हम्म
फोन घेऊन बशेल असल
फोन होता, माझाच होता
हा
मी घेतला ना, बसली ती तशीच मग ति ताई ब्लाउज शिवित असली का म नई का कपडा घ्यायचा काही कापत बसायस च, चालु राहत तीच
अ ताईच सारख गेम मला टिपचा एवढाच धंद ये
हा ना, तेच म्हटलेय, बघू खरा मी शिवून शिऊन बघते ते टिप मारून बघते मला कुठ जमत ते मोटरनी नायी का का जबनास न म्हटले भीती नाही का ते नुसते फास्ट पळते न ती
हा ह ते हात ठेवायच हात ठेवायच उशीर क ते भारभर च
भरकन पुढं जात हा मग म्हनल ज्याचं काम त्यानीच, करा नाही का म्हणजे मला ते जमणारच नाही ते इंटरेस्टच. नाही आधीपासून नाही का त्याच्यात, जमतच नाही हम्म संगूताही लागलं ना शिवायला.
तिला येत शिवता अगं पण मग अस क्लासने वईल ना,
हा हा हा,
हा क्लास जर केला तर तिला टिप बीप चांगला येत मारता तिला.
हा हा हा, माग कोणी पॅट त्यांनीच काढून दिले होते ना पॅटर्न. संगूताय हा संगूताय दिसलिया,
हा,
हम्म हम्म,
लावलं डोकं तर सगळं येत आहे पण मग काहीच नाही वेळ नाही राहात आपल्याकडे आवराय.
ते तर आहेच पण मग इंट्रेस अस, तसल असल ना मग एखादी गोष्ट करू वाटत नाही ते आवड नसल का ते, हा डोक्यातच बसत नाही किती कशी शिकवा, हा,
सायन्स, सायन्स अभ्यास करायचा सायन्सचा मग नंतर हे करायचं का? गेम म मल्टी प गेम,
कोणाला म्हणते मला मला नाही जमणार आवते जमणारच, नाही मला ते अजिबात. तेच तर ह मला ते ब्युटी पार्लर म्हनाल. ते याच्यात इंटरेस्टच नाही,
हा म मी घेणार मार टीफ माझं रे टिफ. कराय लावत्यात,
काय पार्लरचं, पण गेल तीन मग हा त्याला पण प्रॅक्टिस. ह, प्रॅक्टिस लागते ना हो त्याला नाही का रोजची किती नाही मजा हो आयब्रोज आणि. अच्छा म, हम्म,
आमची ते चूलत बहीण आहे ना.
हा
बाळी माहित आहे तुला शिलापूरला राहिले.
हा बघितलं असेल पण म्हणे हा हा,
हा तिने पहिले करेल नव्हता पार्लरचा कोर्स.
हा उठली,
आ आता परत तिने क्लास लावलाय एक लाख रुपय. व्हय भरले तिने,
हम्,
नाशिकचा फेमस क्लास आहे!
हा हा,
सुनीता दौंड म्हणून,
हा,
आणि मग ती तिच्याकड लावला आहे, एक लाख रुपये फी भरली.
हा हा.
जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शिकायचे तिच्याकड आणि तिच्याकड क्लास जर केला ना तिच्यावाल्या ऑर्डर आहे ना म्हणजे डायरेक्ट पन्नास हजाराच्या
हा हा.
हा नाशिक मधला नंबर वनचा क्लास हाय तो. प्रोफेशनल पार्लर, पाहू दया ना ना म्हणजे
हाय फाय याच्यातले तिच्याकडेच राहतयत.
हा हा मोठे
हम्म.
हा.
अ माझ्या बॉटल न भरतोय मी थांब ना आमच्या चिऊ चिऊने प हे देेल तिन ऑर्डर
हा ह.
प्रत्येक इव्हेंट चे दहा दहा हजार रुपये होते.
प्रत्येक इव्हेंटचे बापरे. पन्नास तरच लागते असत. तेच तर पन्नासच्या घरात जाते, ते कोणाच लग्न होत?
माझ्या पुत्नीच होत्या ना.
म्हणजे सख्या चुलत पुतनीच आता होत बघा मी तुम्हाला साडी विचारली,
ते ते आत्ता नाही का ते माझ्या चुलत बहिणीच्या पोराचं होतं ते सुरेखा ताईच्या पो पोराच.
सुरेखाताईच्या,
आधी का,
ते तुम ते रिसॉर्टला लग्न होतं बघा
हा हा ते ना ते बाच्या पुतनीच होते ना मग,
पुतणीच होतं काय? हा ह तेच म्हटलं हा हा ते वेगळंच आहेत पण ना राहणीमान आणि ते मी म्हणणार हो ते तुम्हाला ह त्यांच हा
हा हा तिला असं नाही बच बच नाही आवडत.
नाही नाही ते गळ्यात पण नाही का ते असत चाळीसगाव म्हणज तिकडचच वाटत होत मला ते हळद हा हळद आणि ते हा.
हा हा तसच होत ते, म्हणजे ना ते आधी घातलं नाही ना त्या सासूला इतका राग आला होता तो आणि मग ते चिवलं म्हटलं हे पाहिे हे घाल आमची सासू हाय पण म असं आपल्यासारखे रीती रिवाज नाही. त्यांचं म्हणजे ना त्यांचं म्हणण होत हळदीला ह्यांनी ब्राह्मण बोलवाव. ब्रहमण.
हा हा हा.
हम पण मग आपल्याकडे कुठं हळदीला ब्राह्मण ब्रीह्मण सांगती.
नही सांगत हा!
हा! बाकी काही एवढं डीफरंट नही हा हा! तेच हे पण मंग. पाया वर पाय ठेव ना, हे दोघ औरंगाबादला शिफ्ट झाले ते. बर झाली, हूं त्यांची म्हणजे कंप पन टाकली तिच्या नवऱ्यानी ना
हा हा हा!
म ही पण तिथंच त्या कंपनीतच काम करेल, हिच बी एस सी ऍग्री व्हयल व्हतं ना.
हा हा हा!
ते बियाण्यांचं.
हा!
त्याच्याव प्रक्रिया करायच्या
हा हा!
त्याच्यामुळ मंग ना त्यांचं फिल्ड एकच हे.
हा हा बरंय ना नही का?
हूं तिने याची फेलोशिप केली, घेतलेली होती ना.
हूं हूं!
म्हणजे आपल्या मराठा समाजाच्या मुलांसाठी ना जर बी एस सी ऍग्री केल, न त्याच्या पुढ जर पी एच डी केली ना त त्या मुलांनलाहे ना फेलोशिप भेटती. त त्याला हा महिन्याला तीस पस्तीस हजार रुपये भेटतात ते. त्या मुलांना पी एच डी वाल्यानां त तीन वर्षाची तीनी साडेचार वर्षाची घेल होती, विचार कर तील कि
बापरे!
एकंदरीत लाग्नाचा खर्च तिचा ती
काढला असेल म
हूं! त्याला डेमोग्रेसीला खर्चही भरपूर येल होता ना.
हा मंग. आधी पण तेवढं नही का, करावच लाग हळदीचेस ते हळदीचा होता ना मी. ते पाहिलं, आणि ते मांडोळ्या न ते बघा एकदम वेगळं बांधलेलं होतं ते
हा हा!
ते गळ्यातलं नही पाहिलं, पण ते मंडोळ्या न ते दिसल्या ना.
आगं म ते मंडोळ्या पण तिकडच्याच होत्या.
हा हा! म्हटलं आपल्यात त नही आसं बांधती नही का म्हटले का बरं आस त म्हणजे एकदम स्टँडर्ड मुलगी हे आणि का बर असं बांधलं अस.
हा आणि म्हणजे हे बघ आम्ही इकडून त्यां नवर देवाला मंड-मंडोळ्या देल होत ना, त्यांनी त्या पण बांधल्या नवरदेवाला न त्यांच्या पण बांधल्या हे कुडं बांधि ती दोन दोन ती म्हणती मी नही रेिकामी, दोन दोन बांधायला. सासु म्हणती नही नही बांधावस लागती म्हणे पवारात बांध अशी काय कथा हे. पण दहा किलोमीटर व गेला प्रथा बांधला तर त्या लच आवड राहतं खेळण्याच मत आपलं त्यांच
हा हा आणि ते मगो,
केवढा मेकअप केला कोण पत्र घेईल अस त सांगलं त्यांनी त्यांच्या इथ चांगलं हे ना
आणि काय म्हणत होते मी, तुम्ही गेलात का ना मांडव परतनीला
हा जाऊन आलो तिकडे भांडव फत नाही नाही करते पण मग केली त्यांनी आमची तिकडून नव्हते नाहील ते फक्त तिचे तिचे मि तर सास सु सास रे तेचचाहिल होते फक्त.
हम ताय म्ह दिसवायन प कसं केला होत.
पुूर्णाची पोळी ए हे होत मांडे होते रस होता.
आंबरच हम हा. ह. हम. चाले हा चालेू. हा.
कराय जा ना लगेच होय मामीला करायला जा.